हॅलो, हा आवाज येतोय.
हा येतोय बोला.
बोल आई. हो झाल. तुमच
करायचय आम्हाला अज
हॅलो
करायच आम्हाला अजून.
हा हा एवढ्या वेळान चहा पेतासा.
हो आमचा त उशिरा अस-
हा हा
काय मग आणखी
काय म्हणल, तुम्ही घरात बसून काय नाही करत का काम.
मी नाही सध्या अकरावी शिकते ना मी. त्याच्यामुळे काय करत नाही मी.
असा, म तुमच्या घरात किती मेंबर आहेत.
मी माझी बहीण, बहिणीच लग्न झाल. भाऊ पप्पा आणि मम्मी.
अस
चौघ जण आहोत. तुम्ही?
आणि ते, मोठ कुटुंब आहे आमच. आम्ही अकरा मेंबर आहेत घरात.
हां हं.
सासू सासरे दोन मुलं, जाऊ, दीर, त्यांचे दोन मुलं दोनच्या-दोन मुली आणि लहाना दीर
हा हा. एक मिनट, एक मिनट, कॉल आला, हॅलो? कॉल चालूय, करते कि, दहा मिनिटात. हा हा, हॅलो? हा बोला की. दुसऱ्या मेंबरचा, एक कॉल आलता.
हं, ठीक.
एक-एकदा वेळेस कोण नसतं, अन अत की, भरपूर असतात.
दुपारच एकही मेंबर नहीये, कॉल ला. सगळेच
असतात.
काल मी दिवसभर ही करत होते, माला एकही कॉल, लागला नही माझा. ना कोणी उचलला, मी एवढे मेसेज करून ही.
मी नंबर पाठवते की, तुम्हाला.
कशाचा?
अ फ्री असतात, त्यांचं.
फ्री साठी.
हा.
दुपारी कॉल करायसाठी.
हा हा.
त ती, चालेल चालेल.
भरपूर असतात, मी आता दुपारचंच करते. हॅलो?
हा.
रेंजचा, काय प्रॉब्लेम ये का?
नाही- नाही येतिये ना, तुम्ही बोलता, म्हणून मी गप्प य.
हा हा.
मी आज सकाळ धरन बोलून-बोलून थकले, कारण माझा टास्क लई कम्प्लीट राहिला होता, आणि म्हणजे, पूर्ण झालाच नही अजून ते कमी होते, म्हणून मी सकाळ धरन, फोनवर बोलत
ह्ह्णह हं ह्हणं, सगळ्यांच तेच झालेत अन सगळेच कॉल, करायल्यात आता. मी तरी, ते एक मॅडम फोन करायले, उचलायच नही, बसून दे बाई, म्हणलं आता. तुझ्या संग. ह्हणं हहं. कंटाळा आला, आता मी जेवण कर ते मम्मीला म्हणले, तू भाकरी कर, मी फोनवर बोलतो. आम्ही आठला जेवतो ना, त्याच्यामुळ लवकर जेवण लागत, पप्पांना.
हां.
तुमचं आणि सारखं, फोन घेऊनच, बसाय लाग ते फोनवर बोलत, कावतात, तशी घरात
आज तर, मी काम करत-करत फोनवर बोलते, कालण तो टास्क कंप्लीट करायचा य ना? तर त्याच्यामुळ, मी आज सकाळधरन, दिवसभर, फोनवरच ये. फोन हातातून खालीन माझ अक्षरशः तोंड दुखायला लागलं. बोलून बोलून. अन आता डोकं पण दुखायला चालू झालेलंय. त्याच्यामुळे हा लास्ट कॉले आता. राहिलेला उद्याच्याला बघू. तरी आज दिवसातून दहा ते बारा कॉल झाले. म्हणजे
अगबाई, अगबाई माझ्या बहिणीन पण दिवसाला दहा कॉल होतेच. दोन दिवस वीस कॉल केले. तिसऱ्या दिवशी आजारी पडली. ताप आणि डोकं दुखायला लागलं.
दिवसभर ते नाही. काम बघत बघत चालूय ना. त्याच्यामुळ म्हणजे असं काय प्रॉब्लेमच ही नाय. आता ते तिला सवय नसेल म्हणून त्याच्यामुळ. हा.
सवय.
हा आता हे कसं माझं काम चालूय ना. माझा हात पण चालूय. माझं तोंड पण चालूय आता.
आज सकाळपासून त्याच्यामुळं काही हे नाहीये. आणि कस दिवसभर मुलं ते राहतात ना घरात. त्याच्यामुळं हा. आम्हाला सवय हाय बडबड करायची. दिवसभर मुलांना साठी बडबड करावी लागते. म्हणजे काम, हम्म. अ.
मुलं काय हाईत म्हणल तुम्हाला?
एक मुलगा एक मुलगी.
हा हा! किती वर्षाचे?
मुलगा दहा वर्षाचाय. मुलगी अ पाच वर्षाचीय.
मुलगी छोटीय की म.
हा. आणि कसं शाळेतून आलं की, त्यांचा कालवा चालू असतो ना दिवस भर.
हम्म हम्म.
आज त्यांना न कालवा करता, आज मी खुद फोनवर बोलू राहिली.
आज त्यांना शांत टीव्ही समोर बस लय. आणि मी एका खोलीत बसून बोलते. हे काम करत करत.
होयच की. कती अ तरी भरपूर झाले आता. दोन तीन दिवसात कॉल होतील.
म्हणजे आता उद्या चा दिवस जरा भेटला तर आहे. नाही तर मग आजच्या दिवसात तर काहीच नाही होऊ शकत.
भरपूर संध्याकाळ अकरापर्यंत पण चाल
आणि आता घरात कामाला चालू झाल्यानंतर मग कुठं? मग संध्याकाळी अकरा वाजुसत. साडे आक आकरावाजुसत तर फ्रीच नसतो ना मग आता. एक झालं की. आता झालं. आता घरातल्या कामाला चालू झालं कि मग परत टाईम नाहीये मग.
हा.
आता मुलं ट्युशन वरन येतात. आणि घरातले माणसं जे कामाला गेलेत बाहेर. ते आता एक एक एक एक चालू होतय ना. आता एक आलंय. अजून दोन ते तीन यायच्यात मुलं ट्युशनला गेलेल येत्यान त्याच्यामुळ मग आता टाइम नाही भेटत. झाला हा लास्ट कॉलय म्हटलं ना हा लास्ट कॉलय.
शेवटचा कॉलय हा.
काय नाही.
तर शाळेकडून असं कुठं फिरायला नाही नेत का तुमच्या?
कॉलेज मधून तरी नाही गेले हायस्कूल मधून गेलते. हॅलो!
हा हा ऐकाय येतं बोला.
कॉलेज मधून गेलते.
हायस्कूल मध अ कॉलेजमधून काय गेले नाही कधी हायस्कूल मधून गेलतो.
अ कुठ नेल्हत?
अ पुणे साईड. पुणे साइडला. हा प्रतिबालाजी, अं वेरूळ अजिंठा वेर हा पुण्यातच.
पुण्यात नाहीये पुण्याच्या थोडस आउट साइडला आहे म्हणजे पुण्यापासन लांबय थोडस.
हो हो.
पुण्यापासन लांबय कारण पुण्यात नाहीये, पुण्यात आम्ही जातो ना सारखं, पुण्यात नाहीय ते.
हा हो मग तुम्ही गेला नाही कधी?
नाही ती
हां आम्ही जेजुरी, प्रतिबालाजी, अजंटा वेरूळ तिकडला रोड होतात सगळं. जेजुरी बघितलियासा का तुम्ही?
हा जेजुरी त पाहिलय की मग.
अजिंठा वेरूळ तर इतकं छानेत लेणी काय विषयच नाय. बघण्यासारखाय फक्त फिरणारी माणसं पाहिजे ति.
अजिंठा वेरळ ना, ते लेण्याद्री पण तिकडचय ना?
होय होय तेच की अजिंठा वेरूल मध्ये लेनीयेत. हॅलो!
हा हा ऐकतयेय ना, बोला ना.
हॅलो.
बोला ना आवाज नाही येतय का?
आवाज येत नाही म्हणून म्हणलो.
अजिंठा वरून हे तिकड तिकड अजंठा वेरूळची लेणी छानयत बघायसाठी.
असं म्हणजे कवा आता पहिलं कधी गेलेले असल म्हणजे शाळेकडनंच मी पण. पण आता खूप वर्ष झाले ना? आता तिकडं म्हजे जाणं नाय झालं असं
हो हो छानय, तुम्ही कुठे गेला नाहीसा ते?
म्हजे आम्ही इकडें गेलेल. आम्ही इकडे जम्मू काश्मीर गेलेलोय आणि म्हणजे पुण्याला. तिकड महाराष्ट्रात तर सगळेच झालेलेचयत. आता पुण्याला गेलतो तव्हा अष्टविनायक केले आम्ही पुण्यातला जसा मोरगावचा गणपती, ओझर, लेण्या द्री हा ते लेण्याद्री आहे ना तीक
आम्ही पण मोरगावचा गणपती केलाय की
हा आणि रांजणगाव, परत ते ओझर‌ परत अं अ परत आजून, महाडचा गणपती, आणि हे हं काय बाई अ महाडचा पणय एक, आणि अ म्हणजे असे दोन आठ गणपतीयेत, तशे मिळून अष्टविनायक केलेत तशे पुण्यापासून जवळ जवळ आहेत ना, तर ते मग दोन दिवसात पूर्ण होतात
हा हा आम्ही पण तीन रात्र चार दिवस गेलतो मस्तय बघण्यासार खरतर मज्जा येते कधी विसरू शकत नाही. आपली मराठी शाळेची सहल हायस्कूल मधली सहल कधीच विसरता येत नायी आम्ही तरी खूप मज्जा केलीय पोरी
इकडं उज्जैन साईड ते नायी आलेत ना अजून कोण तुमच्या तिकडचं? तिकडं उज्जैनला पण म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन ज्योतिर्लिंगय हाय तिकडं उज्जैनला